हॅलो ददा
काय म्हणे
स्वयंपाक झाला का म्हणलं तुझा
नाही इतक लॉवकर नाही हो
हा काा किती वाजता क लागते किती वाजता येते गण
ते नऊ नऊच्या पुढं
ह का
ह नऊ दहा अकरा कधी कधी अकरा वा असते हम्म मग इतक्या लवकर कायला ते निघत तिथून मग मला फोन लावत मग मी स्वयंपाकला लागते मग त्यांच्या येऊस तोर आमचा स्वयंपाक होतो
तू केला कोनला कॉल परत
आ तर नाही लावला मी तुमचा कॉल ठेवला का मग घरच आवरलं मी झाडझूड केली भांडे घासले गरीबी काम राहतो ना मग पर घरात घरातच राहते मग राड खूप करतं ना
बघा
अक तर वाईट पुढची त्याला केस प हा केस पण बरदााश होत नाही तु
अह हा
दाडू दाडू दाड जीव का अध्रत दोनदा तीनदा पुूजती मी किचन लोक वाईटच येते
बरं ती सेमच अस ना सगळी
हा टॉयलेट बाथरूम मध्ये पण वाईटच आहे
ह का
ब मजेत हे तब्येत बरी आहे का तुझी
हम्म
तब्बेत बरी
काय म्हणे
तब्येत बरी का म्हला तुझी
हा आवाजच येत नाही हो तुमचा
त्याला आवाज चा रेंचा प्रॉब्लेम आहे काय को आवाज
पहिले कॉलवर साधा कॉलोर छान येतोय ना आता
हा मग याला ते रेंजचाच प्रॉब्लेम अस
प्रॉब्लेम वातो तुमचे किती झाले आता
मा जकरा बारा झाले आता हे धरून बारा होईन आता
माझ दास ये हजु
हा
हम्म
ते अंजली त्यांचे तेरा तेरा चौदा चौदा झाले
हा त्यांची तीर तिर छोक ते पण वावरत काम करू करू दिव दिवसभर पावनाातच नाही ते दोघी काम चालते म्ह आमचा
ते आपल्याला नम्र नाही ना हो
नम्र बी नाही आहे अ म्हणजे एकच काम चालू आहे ना यान झाला का त्याला त्याला झालं का त्याला
हम्म ते साक्षील झालं असत एक दोन वेळेस आता सॉक्षीच लागणार नाही
सागचीचा कॉलच लाग नाही काय माहिती उचलतात नाही का काय
काय म्ह मला म्ह लाग ना उसली नाक नाही काय मी त्या खरं काही खोटं हा
हा हा मन अं त्यांच येतय आपल्याला
हम्म हम्
अ आंटीचा येतय अ आपलं घस कायला लागत नाही मग ते म्हणत जॉयनाच होईना ना म्हणे
तो आपल्याला
हा त्यांचा येतो आपल्याला आपली बाात बी सगळी होती सात सात मिनटं होते कटत आणि मग आपला का कस काय लागत नि हो
काय माहिती भई आता ह ना मला पण तसच झालं ग
ह मी बोलली बरं परत एक नंबर त्यांचा त्याच्यावर दहा मिनिट बोलली म्हणजे दोन त्यांचे
हा दोन्ही ना
हा तर मी दोन वर बोलली आणि मग माझ लावल्या ना लावतच नाही पहिले झाले माझे एक दोन कॉल झाले
हा हा हा
आता तर होईनाच नाही
या का
साक्षीचाच अस देन आंटीचाच अस देन
मी आणतील बाईला फोन केला तर मग तुला चालू होतो काय कोण
मला हा हा
मग मला म्ह नंतर फोन कर म्हणे मी नंतर लावलं तर मग उचललाच नाही केला नाही वापस आवन की
माझा कॉल चालूता पहिले ना दुप.
ह आणि आता पाच साडेपाच सहा साडेसहा ला.
म माझ कॉल ठेवला तेव तेव्हा का. मग माझ सांग बोलत होती ते कोणा सांग बोलतय सांग.
हम्म म.
मी ति जी याला म्हटली हो पण तिने ऍप डिलीट केलं ओटीी. बसीय ना मन दीदी.
नाही.
नाही ओटी पी सीए ना म्हणे.
नाही मग म माझं तसच झालं मी दिडलेट करून परत घेतलं.
हा मी म्हरली बाई पण ते म्हणत होते मला का. अ मिडलड केललगच झाला म्हणे माझा.
हा म्हणजे माझ बी दोन मोबाईल व आहे नाम. दोघीजनत्याच्यात पण ओ टी पि. टी पी मागिते पण मग मी त्याच्यावरला दिला नाही कारण की मला हे सक्सेसफुल आहे क नाही. त्या अकाउंटला त्या अकाउंटला पेमेंट जास्त आहे.
हा हा.
जाऊन द्या याच्यावर बघू म्हणलं.
नाही मी जी याला सांगितलं ना त ती म्हणती आता मी डलीट मारलं. बणतेचा ओ टी पी स आहे ना म्हण.
आणि साक्षी म्हणे मी पहिले वीस कॉल केलात मला काहीच नाही आलं म्हणे.
आले आसन कस काय नाही आले.
ममी म.
आता माझे दोनच कॉल झाले होते बरं का सक्सेस बाकीन मी काय केलं होत. मल नंबर तर आग. न मी ना व्हॉटसअप वर गेली आणि जे जे नंबर होते का. त्याची लिस्ट काढली मी दहा पंधरा नंबरची आणि दिले लावून. तसेच.
हा हा.
शून्य शून्य कॉलदा पुराला होता तो. मग तिला सबमिट करून मी वीस कॉल के. तशीच आणि दोनच कॉल वर बोलली होती मी.
म आणि मला म्हणे आलेच नाही म्हण म विस् कॉल बोलले होते मी लाट होणार नाही.
बोलली नाही ती बोलली नाही ती ती तिनं पण तसच केला होता. इतकं नाही बोलली होती ती पासा कॉलवर बोलली होती म्हण मी तसच करून ठेवलं म्हणे.
मग आले असंंत म्हण मी चकने केलं पण मेट येते बा शक्य. तो येते म्हंटलं.
दिले असते ना कस काय नाही देणार.
आम्हा.
आता मला दोन कॉलचे अडीचशे रुपये आले होते. मग मी काय केलंच नाही तुम्ी कसं काय सांगणार.
ा आ म.
माझ्याकडे टाइमच नव्हता तेव्हा.
ह का.
बोलायला आता मी फोन लावते समजा कोणी आला का चिंचावा आला मग. त्यांच्या संघ बोलायला लागतच होत मला. घरचा काम वेगळा चिंचासा वेगळा.
मग ते तेवढं ल जास्तच वरफोल.
हाि मी मी काय केलं होत व्हॉट्सअप व जाऊन. पूर्ण कॉल ची अशी लिस्ट काढली नंबराची दिला लावून लाव
हा ते बर हा ना तर ते ना ज
कंप्ली मी म्हणजे माझा असं होतं टास्क तर कंप्लीट झालं पाहिजे
हा बर
केला मी मी तिला पण सांगितलं होता जियाला असं करून दे बाई पण तिने केलाच नाही त्यांच्या घरी लग्न होत ना ती लग्नात गेली मग झाला ते अूर्ण टास्क झाला मग पुढ टास्कच का येणार
हा मग तो येत नाही ना
हम्म
पोर काय करते
कोर आता कुरकुरे खात होते कुरकुरे खाल्ले बसले आता.
तिकड जवळपास असं तुमच्या सोबतच असं
सोबत म्हणजे आय आमच्या फ्लोअर आठ फॅमिली राहत्या. पण कोणी कोणाच संग बोलत नाही. नाही कोणी एक पण लेडीज बाहेर निघत नाय आमची.
नाही.
घरच्या म घरीच मधी पूर्ण माणसे हे कामा माणस कामाला जाते मं बया घरी राहत्या ना ते बाहेरच निघत नाय ना पोर ना त्या घरच्या घरी म्हणजे भांडण होत होत नाही मध मध राहते ना समजा आता पोर निघले म्हण ते एकमेकांच जमत नाही जमला नाही म्हणजे बाया बाहेर निघत्या बाया बाहेर निघल्या म्हणजे भांडणं होता मंग काढा यांना काढा यांना असं होतं ना. या घराला एक मालक नसतो ना
हाऊ
दहा मालक असते ना.
हा मंग आताशी
प्रत्येक रूमाचा वेगवेगडा मालक असतो. मंग काय करणार. म्हणून घरच्या बायर बाहेर याच्या निघला निघत एकमेकात बोलस कामच नाही आम्हाला.
हा आणि तीच्या ह्याच्यावरून कॉल लागाला पाहिजे ग आपल्यासारख्याच.
जे आले आले घरी
ह नाही म्हटलं आन्टी च कॉल लागायला पाहिजे ना आप आपल्याला ह्याच्या वरून आंटी चं बोलणं होत ना आपल्याच कंस काय होत नाही.
आपलंच कसं काय होत म आंटीचा तसचं साक्षीचा तसचं
हा नं
आता मी लावणार बाई नयी खाली जाते ना काय करत्या. अ
पण मग त्यांच हलत घेनच हाय ना तूला
हा आप आपल्याला घेण चं ये ना आपल्या नई तसं वाटतय नं बाई कोणाचा कायला नुकसान कराव नई झाल म्हणजे आपल्यापासून नई होणार ना त सांगू द्यायचं बाई माझ्या असं असं काम चालू ये.
हा
नंतर करू झालं बाई
हा ना त्या डायरेक्ट म्हणत्या का लागतच नाई.
लाग तुमचं पण लागतच नाही का?
नाही मी आता सकाळी बोलले होते बरं का मग आता केलाच नाही आता मी त्यांना म्हटले मी करते कॉल उचला. तर म्हणे थोड्या वेळा कर मग मी थोड्या वेळा सांधा कॉल केला दोन वेळेस त्यानं उचललंच नाय मग काही कामात ये.
काय काम करत असं म
काय माहिती बाई आता.
उचला होता त्यांनी पण मी लावला ना तो लागतच नव्हता मंग त्यांनी लावलाच लाग अ लागून गेलं. साक्षीचा तसच झाला. माझ तीन कॉल गेले मग
मी साक्षीला आधी दोन वेळेस साधा कॉल केला उचला नाही साधा कॉल
हा साक्षींतच केलं दुपारी मग मला पहिले मी दाल फोन केला सकाळी मग दहा केला ना तिने उचलाच नाही आकाराला केला मग आकाराला तीन सांगितलं मी जे जेवण जेवल्यानंतर कॉल कर बाई मग जेवल्यानंतर पण तिनं केलाच मी दिड दोन ला लावला मग दोन ला मग म्ह तिच्या नवऱ्याने उचला नवरा म्हणतो का बाई ति बाहेर आहे म्हणे
हा
हा फिर नंतर तीन ला कॉल ला लावला तिने मला तीन वाजता लावला ना म्हणे लावा म्हणे भाभी मला मी लावला तो कॉलच लाग ना आणि म्हण उचल उचणी जायना म्हणती
मी केला तीना दोन वेळेस साधा कॉल केला
आणि मग नंतर लावला तर ती म्हणती का बई येत तस नाही हो भाभी म्हणे त्याच्यावर आणि माझ्याकडून होऊन होऊन जायल आंटीचा तस झाला आंटी म्हणते जॉईनज होईना म्हणे ते
हा
म्हणे एक दीड तास थांब म्हणे नंतर लाव म्हणे मग होईल म्हण जाऊन द्या बाई ती तसच जाऊ मग मी मी नंतर अंजली लावलं ना ते अंजलीताईचा झाला मग सक्सेस देवानी मलाच लाव म्हण जाऊन देवानी माझ जाऊबाई म्हणे मी एक दोन नंबर दिन म्हण तुला नंतर
हा मला पण म्हणत्या
हा राहिले ना म्हणे तर मी एक दोन न नंबर देऊन टाक म्हणे तुला
जाऊदे मला कर आता थोड्या वेळाने नाही ह्यो कट का मग कर
हा मी तुम्हाला करेन मग नंतर यो कट झाला का मग कर